हॅलो? हा काय चाललंय? झाला काय स्वयंपाक? हा, हा. माझं पण चालू आहे, भाकरी करायला लागलोय. मगाशी आलो. हम्म, आता भाकरी करायला जरा टमॅटोची चटणी केली.
हम्म, हम्म.
हम्म, हम्. कच्च्या टमॅटोची चटणी केलाय का कधी तुम्ही हां
मण तुम्ही कशी करताय
मी आपले कच्चे टमॅटो असत ते पातळ चिरून घ्यायचे लांबडे आणि त्याच्यामध्ये कांदा लसूण मिरची जिरं कडीपत्ता हे सगळं एकत्र भाजायचं आणि बारीक करताना त्याच्यामध्ये मग मीठ साखर
हम्म.
थोडस घालायचं आणि बारीक करायचं.
हा. हा. हा.
छान होत्या, तुम्ही कशी?
मी आपलं कच्चे टॅमेटो चिरायची ते भाजायचं, त्याच्या सोबत मग कडीपत्ता जिरं आणि ओलं खोबरं लागतय, हिरवी मिरची
हम्म, हम्म.
आणि मग, हा. आणि मग, सगळं भाजायच व्यवस्थित, मग कुणाला, कुणाला दही पण चालतय ना.
होय.
मग दही जरी घातलं तरी आणि चाल हम्म मग जिरे मोहरीची फोडणी वरून टाकली ते
हम्
ह
होय छान होते लाल टमॅटोची पण तशीच करतात ना चटणी मी केली नव्हती कधी काल केलती मी पहिल्यांदा हम्म अ हेच ती लाल टमॅटो आपले चिरायचे भाजायच हां आणि त्याच्यामध्ये पण कांदा कडीपत्ता लसूण साखर चि मट थोडी मीठ घालून बारीक करायच ते मी काय त्याच्यावर ना असं जिऱ्याची मोहरीची फोडणी देत नाही हो तसच म्हणजे घेतय खायला हा
आणि मग हे बारीक करायचं काय सगळं
हा हे सगळं बारीक करायचं
हा हा हा
हम्म ह आणि लाल मिर्रचीचा खरडा पण केलाय छान झालंय चचा
हम्म हम ते कसं करतय
ते लाल मिरची अ भाजायच्या लसूण
हम
हो अ मिरच्या लसून लाल मिरच हे जिरं कडीीपत्ता सगळं घालायचं आणि बारीक करायचं
हम् हम हम्
बारीक करण्यापेक्षा तव्यात चेचलेला पण छान लागतय खर होय
आणि घ बाकीच काय मगा आणि
बाकीच काही नाही बघा चालूय स्वयंपाक
हा हा
काय चाललंय?
काय नाही स्वयंपाकच चाललंय. हेनी गेलेत बाजाराला काय आता, त्यांच्या पुुरती एक अंड्याची भाजी करायची. आणि मला हाय थोडं सकाळी सांडग केलत. तिखट सांडग सुख्ख मटकीची आम िती जर आहे
हम्म हम्म
म आता म्हंटली हनी म्हंटले मग माझ्या पुुरती खांडीची भाजी पर मििकत नाही नाही नॉनव्हेज काय
नाही का मिस्र ख
होय मी नाही ऐकात पहिल्यापासूनच म्हणजे होय घरी बनवते क तेच म्हणजे सगळी खात नाहीस आणि अ बनवतेस किती छान आणि मला चांगलं असते ना
होय मी पण नाही खरं बनवतोय मी पण
हा हा हा ह
माझ पण चांगलं होतय नाही खात नाही पण नाही म्हणजे खात होते पहिला पण आता या दोन तीन वर्षात अस नको वाटायला
होय आहो, ते मी पण मुलाच्या डिलेव्हरिच्या वेळी काय नाही. भरले अंडी वगैरे आमच्या बहिणीनी दिली.
हा
त्यामुळे ते खाल्ल आणि ते आता माझं मनच होत नाही काय खायचं.
माझ पण तसच झालंय माझं मनच होईना आणि ते जेव्हापासू न सगळं सोडलंय ना तेव्हापासन असं छान वाटतय अहो,
होय.
खरं देवाचा नाद लागतोय. मला तर लय असं देवाचा नाद लागलाय. खरं, ग्रंथ वाचाय च तेन गजानन महाराजांची पोती वाचायची वर्षातून एकदा
हा हा हा
हम्म सगळं करतोय,
आणि चांगलं म्हणजे क ते कसं सगळं हेच की वो नॉनव्हेज खायाच म्हणजे हत्या करून, खाल्या सारखंच की.
होय की होय.
त्यामुळे ते काही खाऊ वाटत नाही.
नको वाटत. आता ते मी पण ह्या किती एक तिसरं वर्ष चालू अस ल माझे नॉनव्हेज सोडून नाही खात मी. पण आता हम्म.
आणि तो भाज्या मेन म्हणजे, भाजीचा प्रॉब्लेम पण आहे म्हणताना म्हंटलं आता एकट्यापुरतं काय तर करायचं?
काय तर करायचं होय. चिकन तेन पण चांगलं येते करायला खरं सगळे आवडीनं खातात.
आमच्यात पण आमच्या मुलग्याला आवडते.
पण बिना पाण्याच केलाय का कधी पाणी न घालता.
कधी म्हणजे नुसतं सुख जर पाहिजे असेल तर मग. केले तस. आमच्या र हा आमच्या कसा रस्सा प्यायला आवडतोय.
होय भाकरी बरोबर खात असतील.
पण आवडते. आमच्या त्यांना पण आवडते.
हा हा मी पण एकदा हेच चिकन केलंत. आपलं त्याला दही आणि आप ले बाकीचे सगळे बेसिक मसाले, गरम मसाला, धना-जिऱ्याची पूड हळद, मिरची पूड हे सगळं लावून एक तास पाऊण तास ठेवल्यालं आणि परत मग कांदा, टोमॅटो, लसूण, आल, को थिंबीर हेची पेस्ट करून अ त्याच्यामध्ये ते फोडणी घालायचं. आणि बिना पाण्याच शिजवायच त्याच्यामध्ये छान होते चिकन.
हम्म हम करतोय तस पण. आणि आमच्यात जास्त रस्साच प्यायला आवडतोय ना त्यामु मग आमच्या रस्स्याचच लागते. हम्म.
भाकरी कुसकरून खात असतील. आमच्यात पण खातत कुसकारून भाकरी ह प्यायला. हा हा आमच्यात खात्यात कुसकारून करून चोरून ते.
हम्म हम्म.
हम्म!
तसं पण खाते कधी तर मनात असलं तर. पण शक्यतो प्यायलालाही आवडत गरम गरम चांगली लागते म्हणते.
होय की. काय एखाद्याला आवडते तर आवडते.
हा. आणि भरपूर म्हणजे मटण चिकन मटण चिकन लय आवडते आमच्यात.
आवड आहे ना आम- त नाही शक्य तो कोण खात आमच्यात बघा मटन चिकन मी खात नाही आमच्या- सासू नाही जाऊ नाही दीर नाही.
होय.
फक्त आम हा आमचे फक्त मिस्टर. आणि मुलं. चार हा तिला एक मुलगा एक मुलगी आहे. मला दोन मुलं अस आमची चौघींचे म्हणजे ही चौघजण आणि आमचे मिस्टर एवढीच खातात
हम् हम् हम् हम
करायलाच बघत नाही आम्ही नॉनव्हेज घरात
हम्म आमच्या बहिणीच्या बहिणी नात आहे छोटीच आहे म्हणजे एक दोन अडीचच वर्षाचे आणि ती प ती पण बघा अजिबात खात नाही का नॉनव्हेज ज्यांची विठ्ठलाच्यां देणाऱ्यांवर ती ते विठ्ठलाची माळ असतें की
माळा हम्म
की घालूनंच बसंली मी ते वापच नपूरे बघा जेंव्हा मटन चीकन पण अंडी म्हटलं की घाण असतते घाण असतय म्हणत
बघा केवढे
दोन अडीच वर्षाचे
होय केवढ्या लवकर तला ती देवान बुद्धी घातल्या बघा
ते देवाार्याचे
देवाण हा देवान बुद्धी घातली तिला मनानच
अंडी खातीस काय म्हणतातना घाण असते घाण असते म्हणते असले
ज्ञज्ञ
हो होय
केवढ्या लवकर सोडल्या बघात
मंग कायं तर
होय
वेळ अशी
हाय कॅल्शियंम वगैरे असतंय म्हणतात पणं कायं बाकीचं पणं हांयच की
होय तेच की काय नॉन व्हेजच खलं असं पण काय ते
अवा
खातेच सगळी जात ब्राह्मण वगैरे लोक पण खायलागले ब्राह्मण लोक वगैरे पण खायला लागलेत
होय खाला गेले आम त्याच्यात हेच एक मित्र आहेत ब्राह्मणाचे आणि त्याने आणून देतात कधी तर त्यांना ख वाटलं ना आणून देतात कधी तर मग तर करायचं हो आणि जेवायला येतात मग हा हा घरी येतच
हम हा होय की आता घरात अखात नसले एखाद्याची इच्छा असली तर काय करायचं अस पण आहे ना
हा तेच आहे आ ब्राह्मणात कोण खाणार हो त्यांच्यात ते बाहेर जाऊन खातात त्यांनी हॉटेलमध्येध्ये ते
हम् हम्म हम् हम्म
हे बायकांना पण त्यांच्या घरात माहित असणार आहे ना
होच नाही झालंय बघा कॉल हॅलो